हॅलो
हा बोला की
हा बोला की आत्ता लागला बघा
हम्म हम्म या अकाउंट नवीन आहे ना त्याला त्यान लागला.
नवीन आहे का मिस्टरांच वगैरे आहे का?
अ नाही दे असं घरातला नंबर घेऊन मी चालू केलय.
हा हा हा बोला
हम् हम् तुम्ही ह्याचा ते दहीवडा करतासा
काय ओ?
दहीवडा
होय करतोय की,
कसा करतासा त्या
तुम्ही कधी केला नाहीसा का?
नाही हो मी कधी गेलेला
एवढं केलेल मी दोनतीीन वेळा घालेल चांगला
हम् मी कधी केलाच नाही
सांगते रेसिपी तुम्हाला प्रॉपर हा हा
कधी बनवला नाही
सांगते का तुम्हाला मला आवडतेय मझी आवडते रेसिपी मला सांगायला पण आवडेल अ हे उडदय त्याग्यायची
हा
मी पावसार घेतेय म्हणजे भरपूर दोन तीन वेळा दिवसभर आपला मुड असेल तसं खातात नाही मुलं आहेत घरात सग दोन तीन वेळा दोन त भरपूर होतात म्हणे आपल्या करण्याच्या साईज वर असतात होतात भरपूर पावसाला डाळ घेतोय आणि त्यात एक अर्धी वाट तीन किवा एक वाटीभर तांदूळ घालते
हा हा
रात्री भिजवतानाच दोन्ही डाळण तांदूळ भिजवते आणि दुसर्या वर्ष सकाळी ते बारीक करता वेळेस लसूण मिरची एकदम थोडं- थोडं जास्त चवी पुरतं जास्त असं एकदम भडका एवढं जास्त मिरच्या वगैरे असं काय नाही. थोडसच घालायचं एकदम चवीपुरतं आणि जरा असं आलं - तुकडा घालायचा!
हा
आणि ते बारीक करून घ्यायचं आपल्या अंदाजानुसार घालायचं म्हणजे आपल्या मिरची ज्या तिखट असत त्या नसत. त्या अस होत नाही त्या मुळे दोनच आणि चार लसणाच्या पाकळ्या - ह एक जरास आलं मघालायचं त्याच्यानं पण चव येते. आणि ते बारीक करून घ्यायच!
हम्म
बारीक एकदम बारीक म्हणजे दरदरीचे वगैरे अस का करायच नाही बारीकच करायचं पूर्ण -
एकदम बारीक हा -
हा वेळ- वेळ गेतय ते पण ते होतय छान - पाणी वगैरे एक्स्ट्राचं घालायचं नाही जेवढं भिजवले रायलं असते ना पाणी - तेवढंच करायचं नाही. एकदम ते सोडायला येणार नाही भजी सारखं भजी सारखंच होते सोडा ते - आणि ते पीठ अ मोठ्या भांड्यात घ्यायचं काढतानाच. काढून जर असं खोलगट असं - मोठ पातला ते तिप्पट - पीठ तिप्पट फुलणार असते आपलं त्याच्यासाठी त्या अंदाजानच - पातील घ्यायच आणि एक दहा मि - तर आपला हात एकाच बाजूनू ते फेटायचं हात घालून - चमचान हाताानं फेडतोय मी मला हातानं सोपं पडतय. चमच्यान वगेरे तुम्हाला कसं जमल तस एका बाजूनच फिरवायचं दोन बाजून फिरवायचं नाही. फेटून घ्यायचं पूर्ण -
हम हम हम्
पीठ एकदम हलकं होतंय!
हा हा हा-
आणि ते पीठ तयार - कस झालंय समजते कसं माहिते का आपण पाक कस पाण्यात एक थेम टाकून चेक करतो माहिय का गोळे पाकाची - त्यासाठी
हा करताोय की
लाडू बांधायच्या वेळेस - तस एक अर्ध वाटी पाणी घ्यायचं - आणि त्याच्यात ते थोडस एक दोन तीन ठेंब एक आपलं - थोड जरासं पीठ टाकून बघायचं पीठ तरंगतय का खाली बसते. पीठ तरंगायला लागलं की नाही वरच्यावर तर ते पीठ- वड तळ्यासाठी तयार झाले समजायच आणि पीठ जर - खाली बसायला लागलं खाली बसल ना की तळाला जाऊन त ते अजून फेटायचं.
हा
पानावर परंगायला पाहिजे पीठ एवढं छान पेटायचं म्हणजे आतन - जाळीदार आणि खुसखुशीत वडे होतात आ एकदम असं ते - टोटर बसते माहितीे काय आपण सोडा नाही घातल्यावर भजी कस होतय.
होय -होय
तसं होते जेवढं छान फेटल नाही आपण तेवढं पीठ हलकं होईल. तेवढं छान आतन वडा जाळीदार - खूसखुशीत होते असं छान फेटून घेऊन ते- बघा चेक करायचं. चेक करून दिलंग ना काय करायचं - तळायला घ्यायचं आणि आपल्या अंदाजानुसार आपल्याला जेवढे साईज पाहि तेवढं वळेस वडे असं छान सोनेरी रंगावर बारीक गॅस करून भाजायचे तळून घ्यायचे आणि एक दुसऱ्या बाजूला ना एक अर्ध पातेलं पाणी ठेवायचं आणि त्यात मीठ टाकायचं पाण्यात आणि ते तळ्या तळ्या वडं पाण्यात घालायचं
हम
वडा तळून घेऊन
हम्
तुम्हाला समजलं काय
हा समजलं सोडा तरी पण एकदा करायच्या टाइमला तुम्हाला कॉल करू हम्
करा पण तुम्हाला ऐकताना वेगळं वगैरे वाटालं नाही ना ते पाण्यात घालत्यात पाण्यात मीठ पण घालायचं त्या आणि पण वड्यात पण मग त्या पीठात पण घातलेलं असतंय मिरची संग जरासं मिठ मगाशी सांगायचं विसरलो चवीनुसार घालायचं मीठ आणि तळूण पाण्यात टाकायचं असतंय माहिती आहे काय ते पाण्यात टाकलं कनी तेलकट वगैरे जातंय आणि असं पिळून घ्यायचं असतंय पाण्यातनं तो वडा हॉटेलमध्ये तसंच करतात हा आर्ध पातेलं पाणी घ्यायचं त्यात मीठ शिरतय मीठ पण टाकायचं त्या पाण्यात थोडंसं असतंय टाकायचं असतंय आणि ते वडे पाण्यात घालायचे आणि पाण्यात मग अस पिळून घ्यायचे आपण स्पंजसारखं पिळतो ना तस त्या पाण्यात बुडवून पिळायचा वडा
हा
आणि पूर्ण ते बशीत म्हणजे ताटात घ्यायचा खायच्या वेळेस तुम्ही माझी रेसिपी ऐका आणि पटत नसेल तर व्हिडिओ हे युट्यूबवर तेन बघा पाण्यात घालतात वडे दहीवडा करायचा असं तो हा आपल्या उडदा डाळीचे वडे आपण तळून घेऊन पाण्यात घालायचे मग दोन्ही हातानी अस जरासं हलकं सं दाबायचं पाणी नितळायं त्यातलं आणि प्लेट मध्ये घेताना काय करायचं प्लेट मध्ये काढून घ्यायचे सगळे वडे आणि दुसऱ्या बाजूला दही फेटायचं
हम
भैया जरा इकडे ये रे तू दही दह्यात आपल्याला आवडीनुसार साखर घालायची इथं बस आणि ते फेटून घ्यायचं तसं फेटून घ्यायचं साखर घालून आणि मग काय ते दही असं घट्ट राहत नाही पातळसरच होतंय ते वड्यावर घालता येतंय प्लेटमध्ये ठेव वड्यावर ते दही तेन घालून घ्यायचं
हा
आपलं जराशी चटणी नाही तर चिंच गुळाची चटणी असते ना आपली आपण पाणीपुरीला वापरतोय ती चटणी घालायचं आणि खायचं
कशाची चटणी म्हटलासा
चिंच गुळाची चिंच गुळाची असत्या नाही खजूरची चट णी असत्या
ती कशी करायची
जी आपल्या पानीपुरीसंग चटणी असत्या की नाही
नि होता काय खायल नाही हो कधी
नाहीका बघितला ते तयार मा त्या असं सॉस च पाकिट असते ना
हा हा
तसं तयार पण मिळतेय तसं पाकिट पंधरा रुपयाच पाऊच मिळते नाही सॉस स केच पस तस तसल्या पावचमध्ये चिंच गुळाची चटणी पण मिळतया खजूरची पण माळती्या पुदीण्याची चटणी अ तसं सगल चटण्यामध्ये चटणी घालायची बारीक शेव घालायचं खायचं
खा यचं ना बर बर बघतो
द द बाहेरच कस एकदा खाल्लं की जे आपल्याला हे पाहिजे असते ना संध्याकाळी वगैरे मोड होते का जा एकदा अस केलं म्हणजे
प हम्म
हो अंकुल तीन वेळा खाऊन मन पण भरते ना पोरांचा पोहर पण असतात आपली लदान घरात
होय होय
घरीच केलेले परवडते
परवडतेय हो करू की काय
भरपूर पण होता तो
हम् ह तेे हम् अ करतो हु करतो करा मला फोन करतो आत हा अच् हम्म मानी हा बाहेर असं कधी तर खाय ही असं खायगे
तेच की
घरी कदी नाही बनवला घरी बटाट्याचे वडे बनवले तेवढ भज जीवना
आ ह पण दही वडा करताना घरात दही जास्त लागते तुमचं काय घरच आहे सोडा त्याच्या मुंल चालते दही जास्त असलं म्हणजे खायला पण छान वाटते बारीक शेव तंभर बर
हा हा हम् खर्च दे
मोठी फॅमिली असली म्हणजे जरा जास्त प्रमाणात घालायला लागत एवढंच
हो फॅमट सोडा आमच
हा मग थोडी जरा जास्त भिजवायचं डाळ आणि त्यात तांदूळ एक वाटीचे दोन वाटी घातल तरी पण चालते
सदी हम
हा क्वांटिटी वाढते म्हणजे मोठ्या फॅमिलीसाठी आपण करतोच ना पदार्थ जरा जास्तच करा लागतो पन पॅटर्न कराया म्हनजे त्या अंदाज मला पण तो अंदाज आहे पाहुणे वगैरे आले की आपले वाढव पदार्थ करा लागत
हा हा हा
पावशेर डाळ किंवा धाव-घेतली ना मुळदाची त्यात दोन वाट्या तांदूळ पण घातले तर चालते
चालतय बर -बर
छान असे कुरकुरीत क्रिस्पी होतात फक्त काय लक्षात ठेवायचं पण आपण भेटतोय ना तेवढी -व्यवस्थित लागत
लागतय का?
हा ती जेवढी प्रोसेस छान झाली की नाही म्हणजे वडे पण तळले जातात नाही ना आतून पण छान सॉफ्ट होतात असं -फक्त फेटायच क्रिया जास्त लक्षात ठेवाल
हा -हा- ते पाहणी यायला लागतय ते पाण्यात टाकून म्हणजे -आपण पाग ब -बघतोय त्या पद्धतीत
हा- ठेवू
अ बरं-बर
करते -आता लगेच कॉल करते काय बघते लागते काय
आं
मी तुम्हाला आता कॉल करते लागतोय का बघते ला
बघा -बघा हा बघा हम्